हॅलो. हा आवाज येत आहे. हॅलो ते मम्मीच्याला पण, तर नाही तरर कमी वाटत ग
नाही याला. काय जरा तसच होतय कार्यामधन हे करताना
हा हा नाही काल पण अगदी जावजेत नव्हतं
हा, कुठं ह्याला सोलापूरला गेलतातय फिरायला
हा हला अ कुठ अक्कल कोठलं
हो
अकलं हम्म झालं बघ ते पारायणला बसलेलं ग
मी पण बसलेलो की ते अजून आार तसंच ठेवलोय
अ हेच मी जायचं नक्की नव्हतं मी म्हणजे असं मी सहज नाही म्हणलं जायचं काय अकलकोटला म या पण तब्येत बिघडलेली ग मग काय समजत ना होय नाही होय नाही केले नऊ मरा परत म्हणते ज काय जायचं काय? मुळ तुमच्या ह्याच्यावर म्हंटलं काय तब्येत बिघडल्या मग जव म्हटले मग तिकीट काय बुक केले आल्या दिवशी
कसुगलेला
बसल
हम्म हम्
बस न टाईम नाही जाते पण ट्रॅव्हल्सन त्या दिवशी अगोदर एकदा गेलं ते आ रात्री गेलेलो
किती वाजता गेलेला परवा
कधी आठ ला काहीत होत आठ साडेआठ होत बघस. होय, साडे आठ ला होत तीन ला पोहोचलो. मग त्या दिवशी संध्याकाळी पाच्या दरम्यान मग दर्शन घेतलं. मग तब्यताने बिघडली माझी पण बिघडली त्यांची दुसऱ्या दिवशी होय अकराला अगस तिथे अक्कलकोटमध्येध्ये बसच नाही त्यायमर सोलापूरला आलो सोलापुरातून पण भेटणार गर्दी जास्त कण्याला यायला अकराला काय तर ब बस बस भेटली आलोक सहा सव्सा वाजले तरी याला
नाही मगोलवाज
मग ट्रॅव्हल्स ते नासतात.
असे ट्रयव्हल्स ला काही न्हक नव्हतं ग स काही नसत
हम्म,
संध्या काही पि आला सव्वा स साडेसहा वाजली.
होय,
हम्म, घर दिले होते याळेस
ते म विचारलो कसं गेलेल अस
का बस नस नुसतं मी असं म्हंटलं जायचं काय तीन दिवस सुट्टी होती. मला म्हणलेय की सानिका तिने आल्यावर जाव्यात कुठ तर बाहेर असतं सानिका भवान, शुभमते ह मला काय म्हणते रविवारी बघतो म्हणलेलीस की? मग मी यांना म्हणलो रविवारी काय तर बघतो म्हणल आहे ना
काय सांगणं.
काय कळ नास पत मग बिला फोन लावला आणि खरं अभ्यासन ये हां बसते.
अजून चालू नाही त्याच कॉलेज. आता झालंयवटतं परवा पाच तारखेला.
मग मम्मीला परत फोन लावलो,, की म मग काय अजून ते कुंभोज मध्ये म्हंली कधी येत्या
हम्म.
मग जाऊन यात म्हटलं मग गेलो. सुुट्टी होती ग तीन दिवस अ शुक्रवारी गेलो मी. गुरुवारी उद्यापन केलं नैवद ते दा घरीच आणि अग एकटे कुठे सगळ्यांच करू तर दोघी तिघी जण आहेत ते गौरीच्या आईचं पण जरा खाणं व्यवस्थित ती व त ह्यांच्या क्लासमधले आहे ग. ती अ मुलगा आहे ना तिच्याई आहे त विहांच्या.
हा हा.
फिरायला म्हणजे इथ थोडी तेवढीच ओळख झाली ती विहणला सोडायला येताना ते. मग तिथ त ती पण जॉब बघाय लागलं ग तिचं पण थोडं घरच प्रॉब्लेम आहे.
हम्म.
मग ते जॉब बघा लागलेली इथ जिमॉलची इथे एकदा बघित ते तिकडं बघितली मग सुट्टी काढलेली, मी म्हणलं मला पण कंटाळा आलता म्हटलं कुठे तर जरा फिरून या म ते मुला घेतल्या मी मॉलला तर जाऊन या म्हणलं.
ह.
असं कोणतरी पाहिजेत ग मैत्रिणी.
होय. कुठ तर फिरायला जायला ते काय
ह. ती पण अगं त्यांच्यात पैशाचा जरा प्रॉब्लेम चालू आहैत. म्हटल कुठं काय खर्च करायचं? जायचंय तेवढं रिक्षानं काय दोघीनी मिळून निम्म घालूया म्हटलं तिला.
हम्म कुठल्या?
हा तांमरायालाू जान म ती सुट्टी का आलेली म म्हट चला तर कुठ तर फिरून या म्हटलं मग गेलो तिथं
हम्म हम्म ह तेच मी तिकडे यायच तुळशीबाग जर जाऊया अस म्हण
ती आऊ तुझी वाट बघत बसली. हा ते तिला गळ्यातलं काहीतरी पाहिजे ला वाट दानोळीची मावशी गळ्यातलं कसल तर म्हणजे मोनिका घेऊन आल्या सेट कसल गळ्यातलं आणि अ कानातल मग ते बघितल्या वाढत बारशात. गोणालच्या मग मोनी तिला म्हणत होती की मला कान तर एक दे की म्हण म मोनिका म्हणली आरती ह की पुण्यात तिला सांगा की तुळशी बागेतनच आणलय म्हणून मग ते आता माझ्या माग लागे.
अरे एकटी जायचं कस. ना कस जाणारह
मी सांगितलोय मी एकटी जात नाही म्हणून मग मला म्हणते साने का कधी येणार. मीच म्हटलो नाही काय मलाी म्हटली मागं साने अ तुळशी भागात गेलीच मी मुला सानेिक कालशिवा मीुठ जातोय म्हटलं
मग ती सांदुतान पण म्हणत होती तो आम्ही पण येणार आहे. तुळशी बागेत म्हणून ति सौंदर्या
हा हा हा.
मग मी म्हणत होत होते इकडच आहे मग ती म्हणत होती. ती नुसता एक दिवस जाऊन येऊयात. म्हणून होय. म एक दिवस जायलाच यायचं एक दिवस असं होतय मा
हम इथ आपण दिवसभर देतच लागत.
होय तिथं गेलं की अगं मग आगच्या वेळी बघितलं नाहीस काय कसं झालेलं.
हो यायलाच आपल्याला सहा वाजलं नाही ते तु्ी तिच्याबरोबर त ममी काय आलो नव्हतो.
तू नव्हतीस सिद्ध त्यातन पण आका मी साडेसात पण घरी आलेलो. दोन अडीच ला गेलेलो जून आवरून करून सगळी गेलेलो अडीच ला.
हम ते म्हणून थोडा वेळ झालाय.
अगं तरी पण काहीच नाही नुसतं वरोबरच गेलोय आता अजूनला दुकान होते मग चच्या सारखं.
तुम्ही असा अकराला दहा अकराला जायला पाहिजे मग ते बरोबर सगळं.
ते सगळ्यांचं जेवण ते करून आवराला जर हे झालं तर नाश्त. ताजेवण सगळंच होतं नाही.
हम्म.
तळेल मग ते जला आवरून ते त्याला वेळ चागत अडीचला तिथं पोहोचलेलो आम्ही
हम्म.
बस पण इथं नाहीत गं मग तिकडं जायला लागते. ह मुंडळ चौकामध्ये तडे जाय लाग तिथ पण बस नाही टाइम हा मग शुभम गेला तिथं मग आम्ही काय येत नाही म्हणलं गर्दीला आहे. मग तो थांबला मी गेलो पुढं.
हम्म बा
ते दर्शन घेतलं मग आम्ही गेलो.
हम्म. हो.
मग तेच आता माझ्या मागलाला कधी जाणार आहे कधी सानिका येणार आहे कधी तुळशीबागरे जाणार आहे. करत असल्या सम भेटायला नको व अर ते कुठल्या कुठं घेतल्या काय?
ती मला म्हणाल ती एक दिवसात म्हणजे त्या आधी फिरून आल्या म्हणाल ती मग ती थांम जाऊया आपण एकदा आपण म्हंटल्या.
हम तसं होत नाही ते एका दिवसात
होय लय हाल होते हो जाऊन यायचं म्हणजे
हो धावपळ लय होते ते
हम्म.
मला प्रत्येक फोनावर तेच विचारते सानिका कधी येणार आहे पुळुष्पागला कधी जाणार आहे.
आमचंच अजून फिक्स हून न आता आठ दिवसात ऍडमिशनच बघायचं आहे.
होय
आता काय काय होतं काय माहित हो ऍडमिशनच बघायचं आता. नको म्हणालोय इथं ऍडमिशन एमबीएच च बघूया म्हणालोय. इथे येऊन जाऊन बर पडतय हो. आता तर तेवीस हाय म्हणाल्यात आता बघूया. किती ते पोरींना फ्री पण झालय म्हणत्यात आता काय कसं काय काय करायच कायच कळना.
बघायचं मग हे म्हणतात ते कसे, शिकण्यापेक्षा कोर्स केलेले चांगलं म्हणजे किती जरी शिक लीस तरी कुठला तर कोर्स करायलाच लागतोय.
होय ते चांगलं पण कोण अस हे करत नाही. तो सांगनात पण कोण चांगलं कुठ कुठलं कोर्स आहे काय हाय
हा ते एस आय पीच पण च एस आय पी एस आय पी नाही
हा ए एस पीच काय काहीतरी आहे ते
का ग काही लक्षात नाही फी पण फी पण हाय भरपूर पण त्याला चांगला
त्याच पेमेंट शेवट पेमेंट आहे.
हा तेच की पेमेंट मला पण ते करायचं होतं ह्यांनी नको म्हणले पैसे तर भरायला नकोत का तेवढ होय ते महाग आहे ग सी एस आय पी काय कोणतय ग सी आय पी
ती काय तर पी एस आय पी एस आय आहे काय
हम् काहीतरी असंच कोर्स आहे. मग ते मी आधी मागं लागलेले यांच्या ते पैसे तर तेवढं भरायला पाहिजे सगळं
ह पैसे भरा पाहिजेत कि थोडं हा खरं पेमेंट आहे बघ भरपूर
पेमेंट भरपूर आहे. आमचं ते प्रदीप आप्पांनी केल्यात की पुण्यामध्ये आता त्यांना दीड लाख झाले वाटतं.
हा चांगला आहे का त्याच जॉबच
हम्म
तेच कधी लागल अस झालंय. घरी पण बोर व्हायला लागल.
आता अशा
हम जॉब लागल कि तेवढं,
चालेल
ह्या महिन्यात तारीख यायला पाहिजे गं
बघूया कि काय आता फि लय आहे म्हणूनच गप्प बसलो मी. कुठली
ह्याच मी पाठ
कुठलं
मी पाठवलेलं ते
ते घेतलय की काढलोय पण त्याच मी क्वेश्चन आन्सर्स.
मी पण सगळं काढून ठेवलंय फक्त आता तारीख यायचीच वाट बघत बसलोय.
हा काढलोय पण मी क्वेशन तुम्ही सांगितलेले ते. काय?
अ अ आटीचे म्हणजे कसं असतंय काय?
कशाचं?
ऍप ऍप्टिट्यूडिक होते ऑनलाईनच आहे.
ॲप्टिट्यूड टेस्ट ते
हा.
हा.
ते पण आहे तिथं ऍप्टिट्यूडिकमध्ये क्लिअर झालं तर फुल इंटरव्ह्यू होतंय.
हा, हा.
ते काय ऑनलाईनच आहे सोड. बघून एकमेकीना जरा चौकश्या करून हे करून म्हणजे मग करायच ते. हा.
ठेऊ काय मग?
हा. आवाज कट होतंय गं.
हॅलो.
आवाज कटच होतंय मध्ये.
होय मध्ये बरे हेच होते ग हॅलो. होय क्रीडोच हाय.